हा तर काय म्हणत होते मी की, आपण सगळ्यांची मत घ्यायची म्हणजे सगळ्यांच जे अनुभव असतात, ते ऐकून घ्यायचं. फक्त निर्णय आपण घ्यायचा त्याच्या वरचा. कारण आता आपलं मुल हा
ऐक ना मी खूप कन्फ्युज असते गं म्हणजे, आता बघ मला खूप तुझ्याकडनं म्हणजे तुझ्याकडे आहे ज्ञान. शिदोरी वगैरे भरपूर येत मला घ्यायला आवडतंय खूप छान! वाटतंय. बघ मला असं म्हणायचं मी फार कन्फ्युज असते, म्हणजे कुठली पण गोष्ट मी फार कन्फ्युज असते, हे करू की नको करू ते बरोबर आहे का चुकीचं आहे आणि मोस्ट मोस्ट ऑफ द टाईम ते जर चुकल फसल की, मग मी एवढं बॅक फूट ल जाते ना. म नंतर तुन- त्याच्या पुढचा निर्णय बरोबर पण असेल, ना तरी मी नाही यार चुकेल परत फसेल म्हणजे, असं मला खूप होतं ग आणि एक त्यांना मला कॉन्फिडन्स खुप खूप कमीये लो कॉन्फिडनस म्हणतो ना आपण पण तस पण खूप कमीये, आता सपोज मी जॉबला पण जेव्हा जाते ना. एक तू जस बोलली बघ, राहायचंच एवढं छान ना, एक तर ना माझ राहन्या बत पण मला नाहीच येत ग ते, राहायलाच येत नाही मला असं छान. पटकन छान टापटीप राहणं वगैरे
छान म्हणजे काय सांगू तुम्हाला कसं राहायचं? छान म्हणजे माझं राहणीमान सांग तो मी हा, मी आता कॉलेज लेवलला जात असून माझ राहणीमान मी माझ जन्मापासून ते मला वाटते माझ्या तेवीसाव्या वर्षापर्यंत मला कधी सुद्धा पार्लरमध्ये सेटिंग केलेलं नाही केसांना किंवा अशा चांगल्या पार्लरमध्ये जाऊन मी आयब्रो केलेलं नाही, कधी वॅक्स केलेलं नाही, कधीच नाही हां. आमच्या वडिलांना आवडायचं नाही म्हणून, मधनं भांग पाडायचं, चपचपीत तेल लावायचं आणि एकदम दाट अशी दाबून वेणी घालायची, पाक कमरेपर्यंत माझे केस हां आणि केस जर कट करायचे म्हटले, तर न्हाव्याकडे जायचं आणि खालचे खालचे शेंडे कट करून आणायचे, ते पण वडील आणि वर्षात न दोन ते तीन जोड ड्रेस, ते पण कस? पटियाला पॅन्ट फुल्ल अ टॉप, कॉलरचे ड्रेस. मग मी अशी, ग्रॅज्युएशन झालं माझ, त्याच्यानंतर पण ग्रॅज्युएशन झाल तरी पण, मी सायकल घेऊन सगळीकडे फिरायचे, रेशनच्या दुकानात जायचं मम्मी सोबत, काय सणवार असला तरी पण, पप्पांच्या सोबत जायचं, रानातलं ते वैरण वगैरे आणायचं. सगळी कामं केली, सगळी म्हणजे असं मुलगा कसं करतोय तशी आणि
तू रहायला.
गावाकड नाही नाही नाही. इचलकरंजी सिटीतच, खरं काम लावायचे तेंनी, असं त्यांना आवडायचं नाही. हा आणि मग त्याच्यानंतर न मी एम कॉम झालो. एम कॉम ला पण तस तसेच राहायचं. मग सगळे म्हणायचे. काय तेल एवढं तेल लावत्यास कपाळावर तेल उतरते. कसलं दिसत्यास काय. खरं मला काय वाटायचं नाही. मी आशिच च बाई हाय म्हणायचं. त्यांनी तसं केस मग का कुरळे सोडतात. सोडतात. मग असं करतात. तसं करतात. म्हणून नाही खरंच जे घालायचं ना ते स्वच्छ स्वच्छ, टापटीप, आणि व्यवस्थित, असायचं म्हणजे फाटलेलं नाही कुठं शिवलेलं अस धागे दिसतात अस नाही. वेणी पण व्यवस्थित असायची. कपाळाला टिकली बरोबर मध्ये असायची. कानातले कायम असयाचं. हातात दोन बांगड्या असायचया. जी मुलगी म्हणून जे असायला पाहिजे ते व्यवथित त्या ठिकाणी व्यवसाय असायचा. आणि मग. जेव्हा माझं एमकॉम झालं. माझं लग्न झालं. त्याच्यानंतर मी असंच राहायला लागलो मग. कोल्हापुरात आल्यावर. मग हितली सगळी म्हणायला लागलीत. की एवढी शिकलेली आहे ही. एवढं कॉलेज वर शिकवायला जाता आणि असं कसं राहता अस. कसं राहता ही. खरं मी माझं राहणीमान कधीच सोडलेलं नाही. आणि एक दिवस तीच माझी ओळख झाली हं. मी ज्या वेळेला मग. माझं इचलकरंजीची नोकरी मी सोडली. हातकणंगलेमध्ये होतो तिथनं थोड्या अंतरावर येऊन-जाऊन कोल्हापुरातून करायचं ते सोडलं. आणि मी कोल्हापुरातच मग. लग्नानंतर जॉबला लागले. मग लागल्यानंतर काय झालं कि इथं पण मग सिनियर कॉलेज शिकवायला. जायाया लागल्यावर पहिल्या म्हणण्यावर हा. नाही-नाही पहिल्या सॉरी पहिल्यांदा सीनियरला होती. ते नंतर मग. फर्स्ट इयर. सेकंड इयर. अ थर्ड इयर ला. म्हणजे सिनियरलाच. खरं हा अकरावी बारावी नाही. असं आणि त्याच्या आधी आम एम. कॉम लेवलला झालेला माझ. मग तिथं पण कसं मी एकटीच अशी होती की. अशी मधनं भांग पडयची केसना वेणी वगैरे असं. आणि हातात हिरव्या बांगड्या घड्याळ वगैरे काय नाही, म्हणजे शिक्षक असतात ते असं घड्याळ ते कानात असं हा आणि मोबाईल. आणि त सारखं असं कानात हेडफोन किंवा ते नवीन ब्लूटूथ वगैरे आले, ते असं कानात घालायचं बोला असं काय नव्हतं माझ घड्याळ पण नाही असं हिरव्या बांगड्या हातात हात भरून असं. तर ती माझी ओळख बनली आणि आयब्रो वगैरे केलेली नाही, असं कॉलेजमध्ये एक पण शिक्षिका नव्हती. की जे आयब्रो करत नाही, मी माझ्या जन्मापासून कधी आयब्रो केलेले नाहीत आणि मेकअप
हो.
मग त्यामुळे माझी ती ओळख झाली की, ही किती छान! दिसतेय हिचे आयब्रो एवढे दाट आहेत. साऊथ इंडियन सारखीच वाटतीय की नाही, मग किती मस्त दिसत्या. ती माझी ओळख झाली तिथं नवीन की म्हणजे काय म्हणतात त्याला? आपण जसे आहे तसं प्रेझेंट हा मी जशी आहे तशी मी प्रेझेंट झालो सगळ्यांच समोर आणि एक मग माझं असं चांगलं मुलांना विश्लेषण द्यायचं सगळं चांगलं सांगायचं गाईड करायचं. त्या मधी मुलं जवळ झाले, असं मी सगळ्यांना जवळ केलं, मग आत्ता राहिला प्रश्न कॉन्फिडन्स चा आता कॉन्फिडन्स जर लो असला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतोय, रेग्युलरची कामं करतोय. बरोबर आहे ती काम करत असताना काही करायच एखादा पदार्थ जो आपल्याला जमणारच नाही, असं वाटत तो करायचा. आणि तो फसल्यानंतर त्याच्यापासून काय पदार्थ बनवता येतील उदाहरणार्थ ते बेसन आहे बेसन पासून आपण काय काय करू शकतोय, त्या पदार्थांची लिस्ट काढायला घ्यायची एखाद्या पदार्थ करायला घ्यायचा, आणि तो पदार्थ फसला करायचा त्याच्यापासून तो करायचा मग कुठला तरी सक्सेस होतोय ना? मग छोट्या -छोट्या गोष्टीत ना आपलं कॉन्फिडन्स लेव्हल वाढत जात्या.
हा अम.
आता समजा तुमच्याकडे तर. अम एक दहा हजार रुपये आहेत. तुम्हाला कोणतरी सांगितलं. की हया दहा हजार रुपयाला. तुम्हीला पाच-हजार रुपये असो वाढवून मिळु‌ शकतात. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुम्ही ते दहा-हजार रुपये कोणाच तरी ऐकून घातले. तुमचे हाय ते पण दहा हजार रुयये गेले. आणि ते पाच हजारचा तर काय प्रश्नच नाही मग यायचा मग तुम्ही तिथं काय करणार. की मनाला लावून घेणार. की बाबा नाहीबाबा याच्या पुढे मी कशात इन्हेस्टमेंट करणार. काय ते साठवूनच ठेवणार. मग ते चांल्या नश युनियन बँकेत टाकणार. आणि व्याज येते तेवढे येऊ दे राहु दे मी काय कशातन इननिवेश अस करणार. बरं -बरं असं न करता आपण ज्यावेळी. काय करायला पाहिजे. सगळं गोष्टींची म्हणजे सगळ माहिती घ्यायला पाहिजे की खरच. करू शकताय कुठली-कुठली लोक पैशे घालत असतील. मग आपण हे विचार करायला पाहिजे. मग आपल्याकडे किती आहेत. आयुष्यभराची पुंजी म्हणून समजा एक लाख रुपये ठेवल्या आपण. आहेत ते. सगळे आपण घातल तिथं का? जास्त हव्याच्या पोटी. मग त्या वेळी आपण तसं नाही करायला े पाहिजे. आपण त्यावेळी काय कराय पाहिजे. आपल्याकडे एक लाख रुपये तर त्यांच्यातले‌ पण हजार रुपये. दहा हजार रुपये. पाच हजार रुपये. जेणेकरून ते गेले तर आपल्याला जास्त फरक पडणार‌ नाही. अस हा असं जे घालायला पाहिजे जेणेकरून डिप्रेशन जाणार नाही. अशी निर्णय घ्यायचं म्हणजे तूम्ही आपलं कॉन्सिडन्स खाली जाईल. आणि स्वप्न काय आहेत. कुठं पण गेलं तर आपल्या चार खोलीच्या आतमध्येच राहायचंय. बरोबर आहे मोठ्याच्या मोठा बंगला जरी असला तरी एका वेळी आपण एकाच रूम मध्ये राहू शकतोय ना असं नाही की लाय मोठं घर आहे म्हणून आपण एका वेळी सगळीकडे प्रेंझेनट असू शकते नाही.
ह
मग त्यामुळे अपेक्षा जर जेवड्या -जेवड्या कमी ठेवता येतील ना तेवड्या कमी ठेवायचं नाही छान सांगायचं ना की सगळीजण म्हणायला पाहिजे बघा कसलं भारी यांचं आयुष्य असं आपल्याकडे बघून म्हणायला पाहिजेत.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
आज माझ्याकडे काय नाहीये काय नाही तर काय नाही मस्त पैकी की आज मी थंडगार माटातलं पाणी पिणार पोटभर मुठभर साखर खाणार आणि निवांत निवांत झोपून टाकणार सकाळचं सकाळी बघूया आपल्यासारखा राजा माणूस कोण नाही मग
मला आवडला तुझा माइंडसेट म्हणजे अगं खरंच आहे, आणि म्हणजे मी तुला सांगू का माझं तर सारखं आता सपोज एक अचिव्ह झाला का म्हणजे आधी मला वाटायचं की मी मी आधी हाऊसवाईफ होती ना मला वाटायचं की नाही बाबा मी हेच्यात काहींसाठी सॅटिस्फॅक्शन नाहीये. मी ज्या वेळी महिना कंप्लीट झाल्यानंतर एक काहीतरी एक्स वाय झेड अमाऊंट ज्यावेेळी माझ्या अकाउंटमध्ये त्यावेळी मी खुश असते कारण मग पैशा सगळं आहे. नाही की ते आला का मग थोडं व्यवस्थित वाटेल. आणि मी जे एज्युकेशन केलेलं आहे मग त्याला थोडासा न्याय मिळेल की नाही बाबा जे केलं आहे. मग ते मी अचीव केलं होतं त्यासाठी एवढी धडपड एवढी
् हम्म हा यालाय मला आवाज
ह तर त्यासाठी एवढी धडपड मी अक्षरशः सगळं विसरून त्याच्या मागे लागले पण मग ते पण मी मिळवलं हा आता तिनं चार वर्षे पासून मी ते पण करते म्हणजे नोकरी पण करते प्रायव्हेट स्कूलवर पण तरी मला अस अज नाही यार अजून गवमेट मिळालय की मग मी खुश असेल मग एक्झाम ज्या आहेत ना सीटीटी वर मग मी त्या एवढी मेहनत केली सगळं सोडून फक्त ती सिटी एटी सिटी एटी स्वतःकडे बघण नको घरा बघत होती मी काळजी पण घेत होती पण पूर्ण त्याच्या मागे मग ती पण क्रॅक केली. पहिल्या वर्षी ती मिळवली मग त्याच्यात थोडेसे मार्क्स कमी म्हजे अजून जास्त मार्क्स पाहिज. वर्षी ते मार्स पण छान मिळाले पण म अजून नाही मग दुसरी एझाम
तुम्हाला सांगू सगळ्यात छान आयुष्य हे हाऊस वाईफच असते का सांगू रुटीन जर तिन व्यवस्थित प्रॉपर केली ना, तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. ण बघा ना की एवढा वेळ म्हणजे तिच्या कडे चोवीस तास असत चोस तासातले सहा ते सात आ झोपवण्यात जर घालवले आपण तर उरलेला वेळ हा फक्त आपण आपल्यासाठी देऊ शकतोय हा. त्यातले एक चार तासाची काम पाच तासाची कामं धरा मग उरलेला किती वेळ असतो. आपल्या आपण वॉकिंग करू शकतोय आपण मस्तपैकी टी व्ही ला छानपैकी गाणी लावून त्याच्यावर डान्स करू शकतो, आपली तबेत चांगली ठेू शकतोय, आपण सगळ साखेचं मिटाचं नियोजन करू शकतो. कि बाबा आपल्या घरात महिन्याला किती लागते काय लागतय असं नाही. की आपन पैसा च मिळवला म्हणजे सगळ झालंुम्ही पैसा एकीकडे मिळवला आणि एकीकडे तुम्ही इतका पैसा मिळवतो इतका पैसा मिळत क प्रॉपर वेळेला जेवायला मिळत. नाही, झोपायला मिळत नाही, व्यापामुळ हा आणि विचार होता डोक्या त्याच्यामुळे त त्या दवा घालत असला तर काय अर्थ तुमच्या मिळवण्याला त्यापेक्षा तुम्ही चार पैसे कमी मिळवा आणि आयुष्य एवढं छान जगा की शेवट पर्यंत अगदी मुलं म्हातारी होऊपर्यंत तुम्ही त्यांना पुरायला पाहिजे. आणि किती मिळवून ठेवणार आहे. ओ फक्त ती मुलं हम मुलांना एवढंच की त्यांनी खाऊन पिऊन त्यांच्या पायावर उभं राहायचं एवढंच त्यांना शिकवायचं, आणि अभ्यास करायला शिकवायचा. आपण त्यांच्या साठी मिळवून नाही ठेवायचं, घर प्रापर्टी हे कारण आता माणसाचं आयुष्य साठ वर्ष झाले साठ पन्नास साठ वर्षात माणसं मरायला लागलेत आता. मग तुम्ही जगणार किती, त्यात मिळवणार किती त्यात फिरणार किती? किती एवढं छान! जग दुनिया बघणार किती तर ज्या देवाना हातपाय दिलेत हा येतंय का? येतोय ना आवाज.